हॅलो?
हा, बोल की काय करायलिस?
हा काही नाही बघा बसललोय जरा असं बाहेर स्वयंपाक करून आली तुमचा स्वयंपाक झाला?
हम्.
जेवण वगैरे झालं की काय? हम्म. हम्. हम्म. हम्, जराश्या मिरच्या तळाव्या म्हंटलेल् हो खर ते आपल्या रेग्युलर पद्धतीच्या नकोयत आपण हिरव्या मिरच्या तळतो की नाही तशा नकोय जरास स्पायसी काहीतरी छान, मसाला वगैरे घालून, तुम्ही बनवताना काय सांगत असता की मी आज असल्या मिरच्या केल्या बघ, तसल्या मिरच्या केल्या बघ, तसं काहीतरी सांगा की कसलं खाऊ वाटाय लागलं आज. कसली, कसली
मिरचीच्या प्रकारे एक भावना
मोठी असते मोठी असते तीच का?
आपण मि त्याच्यामध्ये लांबडी असते लांबडी असते.
हा लांब असते बघा, आणि कलर असा मस्त फ्रेश असतोय. पोपटी पोपटी कलर असतो ना?
हिरव्या कलरच्या घ्यायच नाही अगदी हिरव्या कलरच्या तिखट घ्यायच्या त्याच्या मधलं असं ते एक काट्या चमचा असतोय की नई, काट्या चमचा न तेज एका साइड पोट फोडायच. म्हजे असं कापायची चिर पाडायची तेला आणि तेला बिया असत्यात क नई त्या सगळ्या बिया्या काढून घ्यायच्या.
त्या पण तिखट असतात का मिरी
एक किलोच्या बनवल्या तुम्ही?
होय, काय बनवला त्या एक किलो मिरच्यांच
अगं तेच की शाबुदाना एक किलोला अर्धा किलो शाबुदाना सकाळी मी भीजत घातला होता बर का.
हा म्हणजे उन्हाळी पदार्थ बनवलाय
हा उन्हाळी पदार्थ गं.
हा. हा. हा. मिर्च्या घालून अरे वा.
हम ते कसं करायचंस ते शाबुदाना सकाळी भीजत
किलो मिरची घेतली तर शाबू अर्धा
म्हणजे आपण मी जर वीस रुपये विकत आणलेलं पॅकेट- - वीस रुपयेचं दही घ्यायचं. धना पावडर, जिरा पावडर, मीठ भरपूर आणि आप त्या करू लागतातं
हा हा हा हा.
त्या भाजी मिक्सर मधून बारीक अगदी थोड्या बरका कारण ते कडु लागतात.
आधि दोन रुपयच्या
हा.
आधिचा एक - - एक चमचाभर थोडस चमचाभर आपलं पोहे खायचा चमचा तो भाजून घेवुन - - मिक्सर मध्ये वाटुन घेऊन. धना पावडर, जिरा पावडर कि मेथिची पावडर हिंग, दही हे सगळ त्या शाबुमध्ये घालायचं. सगळं मि सगळं मी क्स करायचं आणि ते मिरचीच एका साईड कट करायच. एका साईडला कारण कि मसाला नाही बाहेर यायला पाहिजे. एका साईडला कट करून तेज्यात हा इथं यायला पाहिजे बाहेर तिकडनं बाहेर ये
देट, ऐका ना मिरचीचा देट असतो तो तसाच ठेवायचा ना?
कोरड्या करायच्या का?
मारायचा त्यातल्या बिया काढायच्या सगळ्या. पण लिंबू भरपूर पिळायचा. करायच त्याच्यामध्ये
पण मला वाटतंय दही छान लागत असेल होयना?
मी पण दहीच करतोय बाई कारण मी पण आणि एक लिंबू पाणी आता आम्ही किती दिवस झाल करतोय. त्या पालक काय गरगरीत होत नसतं.
हा हा.
हम्म म. नाच बरं.
मग शाबू छान भिजलेलं सकाळी भिजत घातलेला तुम्ही.
हे असं अगदी मऊ सूत झालं घालवा.
हा मग ते मिरची मध्ये भरायचं गा सगळं?
हो सगळ्या मिरचित भरायचं अन वाळत घालायचं. तीन-तीन ऊन दिलं. चार ऊन दिल इकडे चाललंय पणजीकडे त्या बघा.
असंच हा तिखट तिखट लागत नाही का तळल्यानंतर?
नाही लागत. आपण म्हणजे लागत तिखट पण एवढं नाही लागत. कारण आपण त्यात त्या बिया काढलेल्या असेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बी आय ठेऊ शकता. पण आमच्या इथे उगाच कधीच नाही चालत.
आपण मसाला घातलेला असतो त्याच्यामुळे त्याच तिखट जात असेल ना पूर्णपणे दही वगैरे घातलेलं असतय म्हणून.
समोरच
मिरचीचा कवर म्हणजे मिरची छान लागते का?
हा खूप छान लागते, तिखट असं नाही की बाबा इथल्या बिया काढल्यामुळे तिखटपणा मरत असत नाही जातन तिखटपणा तिकट लागतात खूप तळे जातात. हो आणि त्यातले शाबू बाहेरचे तळून तळून ते शाबू सुद्धा गरम खायला खूप छान लागता.
होय होय होय आणि शाब असा भिजलेला असेल चांगला. किती छान लागत असेल ना तळल्यानंतर असा मोठा मोठा होत असेल तळल्यानंतर.
पापडचा आशाभुजीसांडव्या त
पापड खार वगैरे घालायचं का मस्
नाही नाही नाही काहीच नाही धना जिरा पावडर.
हा हा. जरा अस आधी सांगितलं असता ही रेसिपी जर मी बनवलं असता ना आता उन्हाळा संपला.
मला काय माहिती तुला आवडतं ते म्हणून कुठला पण गरगट असू गरगट्यावर छान लागतो पालकाचा तुझ्या बरोबर.
हा हा आणखी ते आपल्या रेग्युलर मिरच्या अस यात बघा आपण नेहमी खातो ना भाजीत वगैरे घालून त्यामध्ये पण तुम्ही मसाला घालून काहीतरी वाळवून ते तळून खाता ते पण छान लागतं तुम्ही मला एकदा खायला दिलेलं बघा. ते पण छान बनवता तुम्ही. हॅलो आपण मिरच्या आन तो की नाही बाजारातून आपल्या नेहमीच्या मिरच्या बा
हा हा हा.
पण मसाला घालून तुम्ही वाळवून ते तळता वगैरे ते पण छान लागतं ना.
हम्म.
त्याच्यामध्ये काय काय मसाला घालायचा.
मी सुद्धा नुस्तं धनाजीरा पावडर. शेंगदाण्याचा कूट पण घालते शेंगदाण्याचा कूटन होते छान लागते ती पण.
हा शंगदानाचा कूट, हळद, मीठ वगैरे आणखी धना पावडर जिरा पावडर निर
होय होय आणि कसं त्याला पाणी घालावं लागत नाहीत. ते असूनं नुस्तं तेलावर वाफुन घ्यायचं, कडाईमध्ये घाल तेल जरा जास्त घालायचं, आणि झाकून ठेवायचं. लगेच व आपल्या जातात नुस्तं, चपाती भाजी बरबर
ते नव्हे मी काय म्हणत होते जर त्या मिर मिरच्या आणल्याण आपण हा सगळा मसाला केला, अण त्या मिरच्यांमध्ये भरून जर त्या मिरच्या आपन सुकून ठेवल्या डब्यात घालून वगरे म्हणजे राहतात का? जेव्हा जेे म्हजे खायची इच्छा होत असेल तळून तेव्हा आपण ते तळून खाऊ शकतो.
म्हणजे आता ते मी साबुदाणा घा साबू घातलेलं ते ना.
तस ते नव्हे आपल्या नेहमीच्या मिरच्या मिळतात की नाही बाजारात.
पण त्याला जरा तर ऊन द्यायला पाहिजे कि ग आता ऊन कुठ
हा तेच की तेच ना तेच सांग ते मी टेस्ट बघायला मी थोड्याशी आणणार थोडस करून बघणार कस होत. यते म्हणजे त्या मिरच्या आणणार तुम्ही जे म मसाला सांगताय की नाही. जो तो मसाला करणार त्या मिरच्यामध्ये भरणार ते जरा अस उन्हात वाळून नाय आणि तेलामध्ये तळून खाणार म्हणजे छान लागेल का?
हो लागल की एक नंबर लागतय मस्त लागतय भाकरी बरोबर गरगट्याबरबर.
हा हा. म्हणजे आपण पापड वगैरे कसं करून ठेवतो. आण आपल्याला पाहिजे तेव्हा तळून खातो. तसंच त्या मिरच्या आपल्याला ठेवता येतात का? असं.
हो वर्ष वर्ष वर्षभर राहतात, वर्षभर राहतात. रात्री दही घातलेलं दही घातलेल्या मिरच्या वर्ष-वर्ष टिकत्यात. आपण करण्यावर असते प्रमाण. नाही नाही, अजिबात येत नाही आता आम्ही कायम करतो गेल्या वर्षीच्या पण माझ्या थोड्या होत्या त्या संपवून मगच मी ह्या वापरायला काढल्या, आता दरवर्षी करतो छान लागते.
हा हा हा, छान राहतात का?
हो छान राहतात.
आधी मध्ये जर असं तुम्ही बाहेर काढत असणार त्याला ऊन
ह नाही दसऱ्याच्या वेळेस तेवढच, दसऱ्याच्या ह्यानी सगळं झाडायला काढल
हा हा हा हा हा, नाहीतर ते पदार्थ कसं झाकून ठेवलं ना त्याचा पण असा कुबट कुबट वास येतो ना.
हम्म
हम्म, त्याच्यामुळं म्हंटलं आणि दही घातलेलं असतंय.
नाही नाही, काही नाही होत त्याला मस्त
म ते स्पेशल
आज मी मुलीकडं आले. छान केली तिनं भरलं, हम्म मुलीकडे आले.
हा हा हा.
भरलं वांग मज्जा मज्जा होय तेवढंच करती आणि कुठं जायला मिळते आता माहेरी कुठं जाणं होतंय. तेवढच जरा जवळ यायचं मुलीचं गाव जवळ त्याच्यामुळं अधनं मधनं कधीतरी, तिनं कसं ते काल मला हे दिलते गं, आधी वान आईला, आईची वटी भरायची असते ना.
हा हा, आज लास्ट दिवस होता ना आज आमावश्याला.
तेन मला कालच केेली तिनं, आज तिन तिच्या मैत्रिणीला बोलवलं त्यानी ती आई वारली तिला नाही
फ्रेंड ला पण करू शकतो का?
ते सांगते ना माझ्या मुलीला
फ्रेंडला पण करू शकतो का आपण आपल्या मैत्रिणीला?
हो, तेच ना मग हॅलो!
हा बोला ना.
अगं माझ्या मुलीनं तिच्या फ्रेंडलाच बोलवली होती, तिजी आई वारली तिला हा म तिला बोलवली. मगाशी आणि कोल्हापुरातनं आली ती. तरी म ती हो कोल्हापूर मधून तिनं पण साडी वगैरे घेऊन आलती पोरीनं काय काय खायला आणलेली छान आहे, बघ खूप छान आहे म हीनं पण माझ्या मुलीनं साडी तिच्या मिस्टरांना कपडे, आणचं तर वाण दिलं तिच्या मुलीला ड्रेस बसले थोड्या वेळा नाश्ता वगैरे केले कारण पाच वाजता त्यानी म जेवायला बोलवलं होतं, पण ती नाही म्हणली तिच्या नवऱ्याला वेळ नव्हता. त्यामुळं पाच वाजता आली होती मग तिनं खायला वगैरे केलं खाल्ले वगैरे मग परत कोल्हा पूरला गेले, जरा गप्पा मारत बसलेलो, मग गेली ती कोल्हापूरला मग, हम्म.
सगळं मग
मस्त झालं, मला पण छान केली साडी मस्त घेतली.
होय का?
हम्म, मस्त घेतली.
तुम्ही दिलं की नाही आधी?
दिलं की, आधी मी दिलं की. ते आता झाले आता आठ दहा दिवस झाले मग मी दिलं, मग तिनं दिलं मला. तुडीवी वगैरे केली साडी कपडे नातींना काहीतरी शाळेची सायकल दिले नाही उद्योगाला म्हणून हम्मरी जेवयला मस्त जेवन केलेलं तुला फोन करणार होती मी पण तू जॉब करते तुला वेळ मिळत नाही काय करायचं
होय की हॅलो पाऊस वगैरे आहे का तिकडं
नाही ग पाऊस नाही आहेक
नाहीये का ढकाळ वातावरण वगैरे काहीच नाही
नाही नाही नाही आत्ता तर नाहीय काळ कुठठ झाल्या माहिजे बाहेरच उभ
हा हा बघा ना पाऊस लागायला पाहिजे होता ना नाही हो पाऊसच नाहीये इकडं दिवसभर एवढं गरम होत य एवढं गरम होतय असं वाटतय की असा पाऊस यावा ना मोठा पण पाऊसच येत नाही
हम निम्मा जून महिन
व्हायला पाहिजे
तेच म्हणाला निम्मा जून महिना झाला की ग तरी पण पा
हो बघा ना उद्या पंधरा तारीख
ब नाही गेल्या वर्षी पंधरा चौदा मे पासून जी पाऊसला होता ती पाऊस हो
होय होय होयय हो आणि ह्या वर्षी उन्हाळा पण किती कडक होता भयानक उन्हाळा होता या वर्षी भरपूर हाल झालेत लोकांचे,
हर बार मे जादा पे प्या कुणी कुणी नहीं थोडा पोस पडला की केलं तरी पण आता किती वाटच बघाय लागलात की क पावसांची शेतकरी सगळे. हम्म, हा बोल कि?
आवाज येतोय ना?
होय होय या लागलं. पोरग
हा, आहेत कि एक का आहे झोपलय. एक बसलाय अभ्यास करत. मोठा मुलगा जरासा आजारी हे, तापा आलाय त्याला थोडासा.
नीम आनलीस काय?
होय, नेऊन आले घेऊन आले त्याला इंजेक्शन वगैरे केलंय.